हॅलो हा आत्ता लागलाय मी कंटिन्यू ट्राय करते ह्या.
पण तो कट होतोय ग माझं तर काय मला तर काही कळणच झालं.
हा रेंज प्रॉब्लेम मुळे होत आसेल. कट. आत्ता आत्ता पण नाही का आपण बोलता बोलताच कट झाला आणि मी बडबडत होत ते मस् त निवांत आणि आता म्हटल आवाज कसा यायला आवाज कसा यायला बघते तर फोन कट हं हा. आधीच एक तर ना हे त्या झोपेमी डोकं फिरलय सका हा हा सगळ्यांनाच चालू आहे ते सर्वर डाऊन असेल .
म आता तुम्ही. जर ये जा करत राहिल्या. काय समजत नाही बघा डोक्या
काय होत सकाळी सकाळी अ व्यवस्थित होतात कॉल पण सकाळी सकाळी कोणीच नसतं बोलायला. सगळे कामात असतात आणि सकाळी आम्ही सात सात सव्वा सात लाच लावतोत. तेव्हा र चांगले चार पाच होतात कॉल पटकन. एक तासाच्या आत तर तेवढे कॉल होतात.
आ हा तेव्हा कोणी नस
कोण नाही सात साडेसात. नाही ना कोणीच नसतं. म ते कोण नसतं म ते दिदी हो तिथं ते जमत होत कॉल करायला. सकाळी सकाळी पाच सहा कॉल व्हायचे ते. चे दोन तीन माझे दोन तीन
पण ते नंतर आ दुपारी हाच प्रॉब्लेम होतोय दुपारी फोनच लागत नाही. हम्म जेवण झालं काय तुझ?
हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येत नाहीये तुझा.
आत्ता आला?
हा आला आला जेवण झाल?
जेवण झालं मी काय म्हणते, अ नंतर आहे ना सकाळी मला मेसेज ठरेल इकडे मग मी असते जागी मग आपण बोलून जाऊ तासाभरात होऊन जातील तेवढ
चालेल मग बेस्टच आहे तस तुझे चार माझे चार म्हटलं तरी खूप झाले.
भरपूर झालंय.
हा तेच ना आज काय केलंस मग जेवायला
जेव जेवणच बनवला मी आज
बापरे कस काय आज सुट्टी घेतलीस.
सुट्टी सगळ्या ना मला पण सुट्टी पाहिजे ना म्हणून, अरे ते हे वडा वडा सांबार बनवले वडा सांबार बनवलेला तर उशिरा खाल्ला ना मग आज भूक नाहीे आणि हे जॉबवाल्यांच कस लेट जेवायची सवय आहे ना ते जेवणार पण नाही एवढ्या लवकर तर म्हटलं एक दोन कॉल करून घ्यावे नंतरच जावं तिकडे किचन मध्ये,
बरोबर आहे अ ते आहे. मी पण नाही आज स्वयंपाक केला. ते नाश्ता केला ते हे दोघांनी आणि झोपलेत, हा आता कधी उठतील ते उठतील मग उगच काय करू. बघत बसायच मग गरमी खूप आहे काय?
भयंकर गरमी होते.
पाऊस नाही ना अजून चालू झाला.
नाही ना सगळीकडे पडतो इकडेच पडत नाही नाही गावी पडतोय पाऊस
हो काय
हा येथेच पाऊस
हम हा नाही हिथं पुण्यात ना म्हणजे आमच्याकड पाऊस नाहीये पण घरात गरम कसलच होत नाहीये. म्हणजे फॅन नाही लावला तरी चालतोय
क्लायमेट छान आहे तिथलं
क्लायमेट छान आहे आणि ना माझ्या अशा खिडक्या इतक्या मोठ्या मोठ्या आहेत मी पूर्ण खिडक्या चोवीस तास उघड्या आहेत माझ्या आणि त्यामुळे अजिबात म्हणजे कसलेच गरम होत नाही एवढे झाड आहेत ना हीत घराभोवती आणि ते आपल्या कॉलनीतल्या सारखे जांभळाचे झाड वगैरे पण आहेत माहिती इथ तेवढेच मोठे मोठे हॅलो हॅलो हॅलो हा मला वेगळाच आवाज येत होता म्हंटलं ते झाड आहेत ग जांभळाचे वगैरे कॉलनीत कसे होते ते लहानपणीची आठवणच ते पी झाडं बघून दोन तीन झाडे सगळा रस्ता निळा हो काय जांभळ खायचं पत्र्यावर चढून चढून
आम्ही तर साडी घेऊन जायचो स अर भाड जांभळ पाडायला
मग हो किती सगळेजण त्या जांभ्याच्या दुपारी बायका पण नाही सगळ्या जांभळच्या झाडा खाली जायच्या
ते म ना
गरमी येत आणि आता काय इथे तेवढं आहे आता आठवणी मग ते आहेच काय इकडं फिर तिकड फिर किती फिरायचो ते ह्याच आठवते अ महाशिव रात्रीला त्या डोंगरावर जायचं ते?
हो हो मग.
ज्याम मजा यायची ना, त्या डोंगराच्या पलीकडे जायचं. ते आपण ते ओढा वगैरे असायचा सगळं हिरवी गार
सगळं सगळं हो हो त्याच्यात खेळायचं. अरे ते दिवसच भारी होती. एकदम आणि त्या दिवस तस हे मुलं जगतच नाही आपली. पहिल्यासारखी काहीच नाही. हे बघ ह्याचं असं झोपायच हा झोपायचं कधी पण, उठायचं केव्हा पण. त्यांच असे चालू आहे.
ते आहे. आपण काय नाही आपण सकाळी सहाला, सातलाच सगळे उठून बाहेर.
हो मग.
आणि रात्री पण मज्जा. हो काम करून परत बाहेर सगळी घरातली. आताच्या पोरांना काम पण नाहीत. होय. हा आपण सगळे आपली आपली काम करून बाहेर येत होतोत ना.
हो ना. आवरून व्यवस्थित सगळं. खूपच विचित्र प्रकार झालाय. मुलांना नाही काय बोलू शक त त्याने मुलं ऐकत पण नाहीत बाबा.
हा ते आहे. ऐकत पण नाही ते आता. ते आपल्याला शिकवतात. तस नसतं ना असं नसत.
हो तुम्हाला कळत नाही काय म्हने. आ जनरेशन कोणतं ते झोंबिक काय गं त्यांचं नाव आहे. झें झेंजी ना?
काय, कशाच?
हे न्यू जनरेशन ला नावला आलंय बघ ते झेंजी कि मुलंही.
हा, हा नाही ते काहीतरी वेगळंच आहे नाव.
हेच ग झेंजीच वाटतंय काहीतरी असं बोलतो संस्कार
हो काय?
होय. जस आम्हाला नाही वागतायेत. हो म्हटलं आम्हाला नाही वागता येत तसं.
हा आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या माहिती येत ना
हो, ना. जाऊ दे पण आपण पण त्यावेळी लहान असताना असंच केलं
आपल्या आईवडीला आपल्याला बोलायचे हे काय असं वागतात आणि तसं
हाय की नाही? पण आपण काय एवढं नव्हतोच.
अरे हे बदललं काळ बदलला ना त्यामुळे मुलं पण बद चालले त्यानुसार ते चालतय त्यांची पण चुकी नाहीये काय असं मला वाटलं कधी कधी. काळानुसार करतात ते सुद्धा.
हा तेच आहेच खरंच आहे ते पण. काळानुसार बदलत चाललेत‌. पण त्याचा त्रास पण होतो कधी कधी. जास्त वाहवत जाऊ नयेत त्या काळाबरोबर.
ते अती करतात बाकी काय नाही. मुलं अती करायला लागलं सोशल मीडिया आता युजच जास्त आहे ते
तेच कसं आहे स्वतःच्या पायावर एकदा उभं राहिले की आपल्याला काय अपेक्षाच नाहीयेत ना त्यांच्याकडून.
हो अरे एका जाग्यावरून उठत नाहीत ते.
मग त्यांचं शरीर कसं आहे, काय त्याचा काही विचारच नाही ना अजिबातच करत. ऍक्टिव नाही काहीच करत नाहीत हा.
पाणी पिण्यासाठी पण आठवण करून द्यावी लागते तास एक तास होऊन गेला रे पाणी तरी घ्या
हो ते आहे प्रत्येक गोष्ट सांगत राहावी लागते हे खा उठा पाणी प्या झोपा वेळेवर किती वाचले झोपायला दाखवा लागतो टाईम
हो तू काय कर आता जेवणच बनवू नको डायरेक्ट नाश्ताच कर चार पाच वाजता हे लोक उठणार नाहीत आता झोपलेत ते
सोसाट घोरतायत
वापरे
घोरतायत ग
आमच्या हो ना आमच्याकडे इतकी गर्मी आहे ना ग झोप पण येत नाही ते काही खूप आम्ही ना रात्रीच बाहेर गेलो अक्षरशः साडे अकराला ते एक वाजता घरी आलो इतका हैरान झाल गरमीने म्हटलं बाहेरच जाऊन मोकळत थोडं बरं वाटल इकडे कुठे झाडं वगैरे काहीच नाही सगळया चिटकून चिटकून बिल्डिंग आहेत
त्यामुळ गरमी जास्त हो
ते प्रत्येकाकडे एसी आहे त्यामुळे भयंकर आउटडोअर ची गरमी सगळी तिकडेच मिक्स होऊन जातो
हे एसी ने होतोय कसा ह इथ म ते प्रॉबलेम नाहीेये फॅन जरी दिवसभर बंद ठेवलास तरी घरात म्हणजे वाटणारच नाही फरशी थंड आणि हवा पण थंड छान वाटते मस्त वाटते म. चालतय आपला टाइम होत आलाय आता
थांब दहा मिनटं झाली की कट कर मग
हा चालेल आणि ऐक ना परत लगेच कॉल करते लगेच कॉल करू ओ परत
म्हणजे लागेल ना?
हा म‍ लागेल लगेच म्हणजे काय होईल होऊन जात तिरमाता हम्म म तस चालेल हा मी करते आधी नाही लागला तर तुला सांगते.
चालेल जणू ठेऊ मग?
ठेव.
कर लगेच